हॅलो आवाज येतो आहे मॅडम.
हा हो हो येतोय बोला.
हा हा तेच माझ पण जॉबच राहिलं करायचं. आता बघू थोड्या दिवसांनी बघ करायचा प्रयत्न आणि
हो बर आता बाळ मोठं झाल्याशिवाय बाळ एकदम मोठं झालं ना मग काही नाही.
होय, त्याच खाणपिण बघण्यात वेळ जातोय परत मग घरात सोडून कसं जाणार, तिकड पण लक्ष नाही, इकडं पण लक्ष नाही, असं होत
लक्ष नाही, हो माझ माझं सेम तसच होत होत तशीच सिच्युएशन हाय
होय, आणि हे पण होत नाही ना, लक्ष लागत नाही आपलं. आणि हे त्याची सवय मम्माच पाहिजे, सोडून जरा पण राहत नाही, कधी वेळेस कुठं बाहेर जा जायच असेल तर, मी झोपल्यावर जाते. ते पण एक अर्धा पाऊण तास.
हा हा हा हा.
पंधरा मिनिटं नाही तर, बाकी कुठ बी जायचं म्हणलं तर त्याला घेऊनच जायला लागतय.
घेऊन जायला लागते, हा.
व्हय. काय केलाय मेन्यू आज तुम्ही जेवणाला?
आज काय बटाट्याची भाजी, जिरा राईस. अस वैगेरे केलय.
हा उपवास असतोय काय?
हो, सोमवारचा माझी जाऊ आहे ना तिचा उपवास असतो. हम्म हम्म.
माझ्या पण असतो उपवास सोमवार
हम्म हम्म. आल होतं ना, तुम्ही एकदा ऑफिसला पाहिलं की मुलाला? पप्पा- पप्पा करत होता.
हा तेच की तुम्ही गेलेला, तेच मला त्यांनी सांगितलं परत. मिस्टरांनी. तुम्ही गाडीवरून गेलेला, विचारल्यावर ते नवीन जॉईन झालेत म्हणले. हम्म
हम्म- हम्म
आले होते म्हणजे मी माहेरी गेलेली मग तिथून मला भाऊ सोडला तिथं ऑफिसमध्ये. मग तेथून मग तुमच्या सोबत आले घरी. अस झाल हम्म.
तुम्ही कुठ राहता मिरज मध्ये?
मिरज मध्ये नाही, इथं बेडगमध्ये राहते मी माहेर बेडग हाय माझ मिरजमध्ये आणून सोडलेल ना भा भावान.
हा- हा.
हम्म आज आमच्यात मिसळ करायचेय, काल करायचं बेत होता.
हा -हा
पण काल ते, कोण बाहेर जाणार होत जेवायला असं झाल. राहिलं, आता आज करायचंय. चालूय करायचं.
हा- हा मी तर
हा, मिसळ.
हम्म -हम्म मिसळ ची रेसिपी वैगेरे
आ म्हणजे, मी माझ मीच करते असं, कांदा टोमॅटो चिरून घेऊन थोडं भाजून घेते तेलात.
हम् हम
आणि खोबरं -सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण सून, कोंथबीर मिक्सरला लावून त्याची ग्रेव्ही तयार करून घेते. आणि नंतर थोडसं मटकी भाजून घेते जरास. मग वास येतो ना म्हणून थोडस भाजून घेऊन अ नंतर मला थोड्या वेळान ते भाजल्यानंतर ही ग्रेव्ही तेलात टाकून फोडणी देते. आणि मग तिखट, मीठ, चटणी जेवढं चवीनुसार लागेल ते घ्यायचं. आणि मग मटकी. आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी टाकून गरम पाणी टाकायचं. मिसळ मसाला असेल तर‌ टाक कायचा नाहीतरी तिखट, मिरची पावडर लाल मिरची पावडर. धने पावडर हा आपलं घरातलं तिखट टाकल तरी चालतय.
हा- हा म केली होती आता म्हणजे मला येत एवढं- येत नव्हतं. तरीरानी एकदा ट्राय केली होती, पण ते वेगळ च अशी झाली होती, असं झणझणीत लागतच न्हवती, अशी एकदम अळणी णी सपाक अश्या टाईप लागत होती ती.
हं, मग थोडस हे टाकायचं ना परत फोडणी द्यायची तिकटाची. लाल -लाल मिरची पावडरची
हा म्हणजे झाले ऑलमोस्ट सगळे बसलेच होते ना. हां त्यांच्या मुळं परंत कायं करतां आलं नाहीं तसंच मंग खालं सगळ्यांनी
हां हां अशी झणझणीतचं पाहिजे जरां ती मिसळं जरां असं एवढं पणं तिखंट नाहीं खातं पणं नाहीं थोडं नॉर्मल मीडियंम मध्यें हां
ज्यांनां जसं आवडतं तरं काकांना म्हणंजे फारं झणझणीतं लागते
मागच्यां शनिवारी केली होती आमच्यां ननंदनतीच्यां घरांतले आलते नां इकडं जरां शॉपिंग करायंला मुलांणची त्यांच्यासाठी ते केलेले मसाले भातं मिसळं ते पणं छान झालं त्यांच्या घरांतले आलते जाऊंबाई ते त्यांची मुलं
हम्मं हमं
घरांत मी कांदा टोमॅटोची ग्रेवी घातली नां भाजूंन टेस्टं छान येते एकदां ट्रायं करूंन बघां थोडं सुकं खोबरं पणं घालायचं हां एकदंम बारीक करायचं मसालां पाणी घालूंन
हां मी म्हंणजे कांदा टोमॅटोची ग्रेवी घालतं होतो पणं सुखं खोबरं कधीं घालतं नाहीं आम्हीं
हंम सुखं खोबरं पणं घालायचं कोथिंबीर सुखं खोबरं नंतर ग्रे पहिला हे करूंन घ्यांयचं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही मंग सुखं खोबरं पणं बारीक करूंन घ्यायचं
अच्छा
हम्मं ते कायं भाजांयचं नाहीं सुखं खोबरं आले असंच बारीक करायचं
आहे असतं कां
हम्मं
हुं
थोडां मसाले असेल तरं टाकायचं गरमं मसालां वगैरें आणि मिसळं मसालां मिळतोयं बाहेर किंवा घरातलां आपलं असतंच की कांहीं तरी मसालां
असतेचं आतां आणि आतां तयार पॉकेट सुद्धां अवेलेबल असल्यामुळें शक्यंतो जास्तं करूंन आतां तयार पाकेटचं घेऊन येतातं घरं पॅकिंग
होयं धने पावडंर वगैरें असतें ते ते टाकायचं थोडं थोडंसं मिसळं मसालां म्हटलं की त्यांत सगळं असतं त्यामुळें कांहीं टाकांयची गरजं पडतं नाहीं हो मंग कायं मंग
हो खोटां मुलांचा जरां आजारी असल्यांमुळें त्यांच्याकडे जरां जास्तं लक्ष द्यावं लागतं
होयं झोपतं पणं नाहीत मुलं ए बघं ठीक बाहेरचं पळतांत सारखी हम्मं हमं मंग त्यांला स्कूंलमंध्ये घातलंय कायं
हो जातोयं ते कां नर्सरीमंध्यें जातोयं
म्हणंजे गांवातच आहे कायं मिरज मध्यें
हो गांवातच आहे म्हणजे माझी बहीण पणं म्हणजे जाऊंबाई आहे नां माझी ते पा जॉब लां जॉब करतातं नां खाड्यांमध्यें ते त्यांचं मंग त्यांना घातलं नर्सरीमंध्यें
नर्सरी प्ले ग्रुप घांतले कां डायरेक्टं नर्सरी घातलं
अ प्ले ग्रुपला नाही घातले ते खूपच लहान होत ना मग इथेच ग्रामीण मध्ये अंगणवाडी असते ना तिथं पहिलं घातलं त्यांना एक वर्ष मग त्याच्या नंतर आता नर्सरीला
हा मग फी असेल की
हो फी आहे की आठरा एकाला आहे आठरा आणि एकाला महिन्याची फी असल्यामुळे त्याला हाफ आहे त्याला नाय एवढी
हा ह हा
म्हणजे माझे जाऊबाईचा एक मुलगा आहे ना त्याच्या एवढाच तीन वर्षाचा तो पण
हा हा
त्याची मम्मी तिथे टीचिंग जॉब करत असल्यामुळे त्याला हाफ फी जाते
हा हा ह अठरा हजार फी हाय
हो जास्त आहे फी आता कस मुलांचे शिक्षण तेवढ आता ते जास्त अंगणवाडी मध्ये असते लक्ष देत नाहीत आता जास्त करून
होय एल केजी यूकेजी ला पण आणि तेवढंच असणार ना
हो चालेल तेवढ्याच ति वाढवून पण घे पुढं झाल म्हणजे जस स्टँडर्ड वाढेल तसं
होय वाढत जाणार
हो वाढत जाणार
चार वाजता पूर्ण
ते एकदा शाळेला लागला ना व्यवस्थित आणि पहिली ला म्हणजे गेला ना म्हणजे काही नाही बाहेर पडलं तरी कस दिवसभर स्कूल मध्ये असत ना मग आपल्याला पण इकड अस जॉब वगैरे करता येईल
होय मग ते आता इंग्लिश स्कूलमध्ये घालणार आहे काय फर्स्ट ला वगैरे
हो इंगशात इंगशात तथच दहावी पर्यंत ठीक होत
हा हा
हम्
तेव्हा ज मग फुडचे पण फिए बशी न ना म्हणे
हो आपल्या अनोळखीच पण नाही काय आयटीयेचे वगैरे असे फॉर्म सुटलेत ना आता
हम्म हम्म
हा कसं पहिलेच्या पयलीला आपण जेव्हा गेलतो कणे बघालच म्हण त्याच्या एक वर्ष आधी त फॉर्म भरला का त्यांना फी माफ आहे पूर्ण फी माफ असते
ह मग ते प्रायव्हेट स्कूल असते ना त्यांना कशी माफ असणार
हा नाही आता कसं आहे ते आहे आयटीयसचे याचा फॉर्म भरला का नाही त्या शाळेत पाच किलो पाच किलोमीटर अंतरावर जेवढं बसत ना विद्यार्थ ते त्यांना ते फी माफ करतात तेवढी मोफत शिक्षण मिळते हम्म
बघूया आता काय काय ते मुंडे साहेब शिक्षणावर आणि हे करणार आहेत म्हे प्रायव्हेट इंगलिश स्कूल वगैरे वगैरे म्हणजे भर पुर्ण फी आहे त्यांना सांग बघूया आता काय काय
हो का
न्यूज न्यूज आणलेल ना जिल्हा परिषद शाळेतच हे करायच असं तसं काय काय म्हणत होते
हम
बघूया अजून तर काय माहित नाही तर त्यांनी सगळंच हे करून टाकले आता सध्या तरी
हो आणि कस आहे सरकारी मध्ये पण काही शिक्षक शिकवतात व्यवस्थित काही शिक्षकां हो ऐवढ लक्ष वगरे न त्याच्यामुळे मुलांच नुकसानच होत ना त्याच्यात तन एखाद्या विद्यार्थी हुशार वगैरे असला तर तो व्यवस्थेत शिकणार
होय शिकणार पण जे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत तेच ते अ हे असतात तो त्यांचे म्हणजे शिक्षण झालेले असते बीएड एम एड अस झालेलं अस हे प्रायवेट मधे कस अ झालेली असतात काय पण शिक्षणाचे ह्यांना डिग्री वगैरे काही नसते असतात
नसते हा ते तर आहेच
आता एक मिनट आ